हॅलो!
हा.
काय चाललंय?
काही नाही, जेवण तुमचं झालं? नाही आत्ता.
नाही अजून झालं माझं पण, आता दळप घेऊन आले आता करायच स्वयंपाक जरा दळायला लांब जायला लागतय. ते आमच्या घरापासून
होय.
हा आता जायचं दळाय- दळून आणलं आता, आता स्वयंपाक करायचं.
हा हा.
ह ह.
मग?
काय नाही बघा, आणि काय चाललय?
काही नाही, निवांत.
बाळ काय झोपलं तुमचं?
बाळ नाही, बाहेर बाळ बाहेर गेलतं आत्ता आलयं.
होय.
होय.
मग, तुमचा मुलगा?
हाय आभ्यास करतोय.
काय?
हम्म. म?
जेवण काय बनवताय आज?
जेवण अजून काय बघायचं आता, काय बनवायचं. माळवं तर काय नईय संपलंय सगळं आता, उद्या आठवडी बाजार आमचा. मगं आता बघू. काय बनवायचंस. काय फक्त ढबू मिरची जेवढी शिल्लक राहिली आता. लास्ट हम्म. त्यात शनिवार असल्यामुळ काय बनवता पण येत नाही दुसरं. आता ते कांद्याची बुर्जी किंवा अंड्याची पोळी केलीतरी पण चालत होतं.
ते पण नाही काय आता?
ते पण नाही आज. माळवई नाही आता. उद्या आठवडी बाजार आता उद्या आठवडे बाजार. आल्यानंतरण मग, ह. मग काय आणि, तुम्ही काय बनवले आज?
आमच्यात आज खेकडे.
हा.
हो.
होय काय, पकडून आणलेत का?
नाही नाही विकत आणली.
विकत आणलेले आहेत व्हय. बनवता येत तुम्हाला ते?
येतय की.
कस बनवायचं? हॅलो. कस बनवायचं?
ते बारीक ना अंगे असतात ना खेकड्याचे
हा हा.
ते बारीक करून, त्याचा रस काढून घ्यायचा.
बारीक करून म्हणजे मिक्सरला काय, असं चेचाईचं खलबत्यात वगैरे?
तसं पण चालतंय मी मिक्सरला लावते.
बिना भाजता बिना भाजता ना?
होय बिना भजता. पानी घालून घालून त्याचा रस काढून घ्यायचा. मग ते चोता असते ते टाकून द्यायचं.
हा.
आणि आपण चिकनला कसा मसाला करतोय खोबर वगैरे घालून.
हा.
गबर कोथिंबीर तीळ.
हम्म!
सगळं बारीक करून घ्यायचं आणि तेल घालायचं. त्यात मसाला घालून भाजून घ्यायचा मग त्यात.
कांदा टमॅटो चिरून का नाही घालायचा काय तेलात त्या मसाल्यातच घालायच एकदा.
मसाल्यातच घालायचं तेलात नाही चांगू ला. मग मसाला भाजला की मग चटणी घालायची.
हम् हम्.
मग त्यात जरा खेकडं घालायचं दोन मिनिटं असं वाप द्यायची त्याला.
शेकडे म्हणजे ते बारीक केलेलं. मग त्याच्या अ अंग ते मोठ. चौकनपेटी असती ती.
हा ते घालायचं जरा वाब द्यायची त्याला.
हा.
म मग गरम पाणी घालायचं आणि मग पाणी घातलं की मग तर रस काढलेला असते ना ते घालायचं त्यात
हा हा हा
जास्त उकळी दयची नाही
नाही काय हा हम हम ह
तुम्ही बनवत नाही काय
नाही बाबा आम्ही खात पण नाही बनवत पण नाही म्हणूनच म्हटलं मिस्टरांना त्यांना आवडतं सासरे पण खातात पण कधी बनवलेलं नाही असं म्हणजे सासरे बन लण तेच खातात त्यांच तेच बनवून हा
आमच्यात आवडते सगळ्यांना
हा हा तू पण खातय का
होय.
आमच्यात नाही बाबा आम्ही खातो. त कशी लागल आय म्हणजे. खा खाल्ल्यावर ते चांगलं आहे वाटतं शरीरासाठी.
होय
तुप वगैरे करदी कंबल दुकी म्हणत आप सगळे कण हो का आहे
हो
नाही कधी खाल्लेल आपण
हम्म
मग झालं का मग इकडे झाले का म्हटलं बनवून खेकडी
नाही अजून तयारी चालू आहे
मग कधी कोण व्हायचं ते आता
ते काय लगेच सुचते मसाला झालाय ते नांगे बारीक करते
ह ह मग बाकीच सग झाला का स्वयंपाक
बाकीच काही भाकररच तेवढ्या करायचे
ह ह
बाता येत परारता
बस होतंय का तेवढ्या लोकांना तुमच्या
होय थोडाफार लावायचा,
ह
ह
मुलीला पण खायला घालताय का, बाळाला पण खायला घालतय का शेवट तेजला, शिक्ष स्ता दि घ,
खाते किती मगशेच खाल्ल्या,
होय,
हम्म गॅसवर भाजलेलं,
हम हम
ते खाल्ल्या पहिला दुध भात घालायचो खाली नाही. ते टाकून द्यायला लागलं नंत, तर खेकडा घालताना खाल्ल्या हम्म, लई आगव,
अव
का नाही
मम्मी तीन कुठे गेल्या,
कामावर आहेत.
अजून नाही आलेली झाली नाही का सुट्टी अजून,
ना याग मताऐत,
प्पा
म का पप्पा बाहेर गेलेत,
ह, हम पेपर एक्झाम कधी आहे मग आता,
माझी,
आ
माझ्या अजून तर टाइम टेबल आलं नाही बघूया दोन महिन्यात येतील म्हणायला,
ह ह,
आता टाइम टेबल कधी येईल होय झाले‌.
सगवं झालं.
एक फ्रेंड आहे तिला सर्टिफिकेट मिळाली.
हम् हम् हम
त्या आता जॉब करू शकता.
अगे
हम्म
हम्म
हम्
हम ह गाना मणतेे पडते पिल्ल
होय म
छ नाही झालय थोडा अभ्यास घेते थोडा अभ्यास राहिलाय,
हा
हम् कोण केजी लाची,
अभ्यास तूमळ घेतय काय रोज काय वेग क्लास आहे.
नाही नाही मीच करते.
हम्
का नाही दबा
हो ह
असं काच आहे त्या दुस रात्री मुला ना वाात व
जेवतय कधी मग
जेवण झाल्यावर आता जेवायचं
हा हा
तोपर्यंत बसायचं आता स्वयंपाक करायला अजून वेळ आता जरा शनिवार म्हटलं उद्या सुट असत्या परत बरीच काम असत्या जरा एक आमच्या मावशीची सूनबाई डिलिव्हरी झाल्या त्यांना बघून आले थोडं बीएड च ऍडमिशनचं पण रजिस्ट्रेशन करायचं होतं
होम
तेही करून आले आता
हा हा झालं रजिस्ट्रेशन
हम्म झालं
हम् त्या एक्झाम कधी असतात ना
एक्झाम झाली ना आता रजिस्ट्रेशन करायचं होतं ऑनलाईन म्हजे बीएड ची सेंटरच झाली सेंट्रल झाल्यानंतर न कॉलेज चे कॅपराऊंड वगैरे लागतात ना त्याचं रजिस्ट्रेशन करायचं होतं ते कॅपराऊंड सा तीन दिवस झालं चाललेले पण ते काय सर्व्ह डाऊन दाखवत होतो ओपनच होत नव्हतं आज पण पण आज पण काय झालेलंच माहिती आहे आ बघ लास्ट तारीख पण तची होऊन गेली आता काय माणती आता कधी पण पण एकच पहिलाच राऊंड झाला सेकंड राऊंड त्यांचा अजून आलेला नव्हता
हो
गेलं ते झालं काम ते बघून आले म्हटले आता आज सुट्टीवर म्हटलं उद्याला डस्ट करत म्ह म्हटलं दळप वगैरे हो करून घेतली परत उद्या संडेला संडेला आमच्यात नॉनव्हेज बनावावं लागत एक दिवस सुट्ट्या असत्या
होय
कराच घर घाण झालेलं ते सगळं परत स्वच्छ करा त्याच्यातच दिवस जातोय मग सुट्टी अशीच निघून म्हटलं आज थोडा आज कामा वरायची थोडी उद्या वरायची हम्म
ह हम
अच्छा
अग का
का झालं पडली काय
पड
हम्म लागल काय
नाही
नाही ना हम्
आप पणओरडली जास्त ररडत निम
ह ह
दुपारी पण पडल्या बरा टन न आलता डोकीला
हा
हा
काय नाही बघा. बुकमध्ये त्याच्या चेकिंग होत काय? सहा स्टार मिळालेत.
होय.
हम् मराठीच्या बुकमध्ये.
ह हुशारा आहे आवडतं.
कुठला हुश्याार करतोय तेवढं तेवढंच जरा जरा जरा काही तर.
ह हा
मराठीत अक्षर झाली एवढी अजून छान नाहीये तिची बकीचार बऱ्यापैकी सहा स्टार मिळालेत आज. हम् बर चालते ठेव का?
हा हा चालल.